आधि हे बूट घाल. हॅलो
आवरल का चहा पाणी.
अ चहा नाही. सकाळी जरा जेवन लेट म्हणजे सकाळी काय झालत डबा नेलता पोरग्याला. चपाती एक घालून तेच खाल्ल होत शाळेत. मग आत्ता जेवलो. धून तेन धून. हा वेळ झाला. संध्याकाळी नसते लवकर दहा वाजता असते संध्याकाळी जेवण.
एवढ्या वेळानं जेवता.
हा ते दादा ऑफिसला जातात ना. तेनी आठ साडेआठ कधी नऊला येत्यात.
हा हा हा
मग तिने आल्यावर जेवते सगळे. हंबा बघायला.
मग झोपला. नाही अजून. अजून शेतातन यायचेत.
हा हा
शेतातन आल्यानंतर मग
हा हा शक्यतो आमच्यात चहा कोण पेतच नाही. ते उष्णता होत्या ना‌. आणि कोण नसत. ते चहा पिणार ह्या टाइमाला. मग सहा वाजता हा सहा वाजता करतोय केला. तर नाहीतर नाही पण. वाळलं काय तर खात्यात मग.
होय की. नाही चहा न पिलेलंच चांगलय खर.
हा पित्त होतय. नंतर भूक मोड होतीया.
होयच की.
मग ते आम्ही प्यायला लागलो ते बारकं पण मागतोय मग.
होय होय तेवढं मात्र असतंय पोरांच.
हा मग त्याच्यासाठीच नाही करत.
होय की
हे जाऊ नको चिक्कल झाला इकडे ये
पाऊस पडलाय काय तिकडं
नाही इथं आंब्याचं झाड आहे तिथं पाणी पाजले
हा हा हा मगशी जरा चळत झाली इकडं
झालीय व्हय मग इकडे येईल तिकडे झाली ना इकडे दोन तीन तासान होतीय.
होतय काय
हा पाचपर्यंत तिला आली तर
हा हा ह. मग भरपूर म्हणजे पाण्याचे वगैरे तर सोय चांगली आहे की.
होय होय पाणी आम्हाला ते हे च येते कृष्ण नदीचे येत नाही. अ हिथ कोणत अस म्हणजे खार पाणी येते खरे एक दिवस आड येते चुकत नाही आज सकायलं की पर
त वापरत
प्यायला अकवाच आणतोय अंबा संपला ये तिकड जाऊ
मिळते काय अक्वॉच गावात
हो गावात मिळते. ग्रामपंचायत पशी दोन तीन आहेत गावात तशी
हा हा
मग एक दोन बाटल आणलं की आज एक दिवस उद्याचा अर्धा दिवस जातोय मग
हां हां. होच.
मग ते खर्चाला तेवढं भरपूर पाणी आहे खर्चाला.
हा-हा ते म तेच लागते खर्चालाच जास्त लागते पेन्यापेक्षा
प्यायला काय कसं पण काय तर करू शकतोय खर्चायलाच.
ह ह होय की‌.
ह. आणि इथं कसं आमचं गाव मध्ये आहे वरुन असं आग्रणी नदी आहे आणि खालून पण आग्रणी नदी आहे.
होय
आता थोडी आठल्या आहे खर मध्ये कुठलं डॅमचं पाणी सोडलं होतं आणि आहेय अजून पाणी थोडं
हा हा हा
अच्
अस चावी वगैरे असते का चावीला येते का तुमच्या इकडं हा हा
चावीला येते एक तास असते पाणी
हा रोज येत एक दिवस
अ म्हणजे एक दिवस आड
हा हा
पडसील खाली लोकांच रान आहे चल तिकड एक दिवस आड येते अस भरपूर मग ते धुन ते सगळं त्यातच होऊन जाते भरलेलं पाणी शिल्लक राहते हा
मग
जनावरांना तेन तेवढं लागते पाणी जास्त
हा होय की मग जनावर असं तुम्ही फिरवन म्हणजे
हा आता आता कस उन्हाळ्यात कुठ गवत नाहीत आता थोडा पाऊस सारखा रिमजिम चालू झाला मग थोड उगवते इथ
हा हा
मग तवा मग फिरवत्यात मळ्याकड जाता येत नाही ना ते मग अस काळी माती आहे चिकल लई होतय.
होय की.
आणि ती रानाला वाट नाही डोक्या एक अर्धा किलोमीटर एवढं अंतरावर रानाय. डोक्यावरन बिंडा आणायला लागतोय त्याला गेलो तरी. म्हण तिकड ऊस तेन काहीच करता येत नाही.
हा हा हा.
ज्या दोन नद्या गेल्यात वरून आणि खालून गावाच्या तिथं आम च्या रानाच्या तिथ संगम होते त्यांचं आमच रानच टोक हाय तिथ.
हम्म हम्म हम्म मग दोन के दोन नद्या म्हणजे
म्हणजे आग्रणीच हाईत दोन्ही पण.
हाईत होय हा हा हा. म्हणजे एकच नदी म्हणजे दोनीकड हे झाल्यात.
हा दोन्हीकड हे झाल्या म्हणजे तिकडून येताना कुठन शिरडोनातून येताना - - एक इकड वरच्या खालून एक येत्या आणि एक हिंगणगावच्या साईडन येत्या अस झालय ते.
हा हा हा हा.
आणि पुढं होऊन संगम झालय नंतर तिथून एक होऊन जात्या पुढं आणि
हा हा हां.
मग आणि घरात म्हणजे दुसरी कोण काय सासूबाई तेन घरीच असत्यात. तितक काय बाहेर कुठ काम
त्यानी आर डी एजंट आहेत आर डी म्हणजे आर आर डी असते की आर डी गोळा करत्यात.
हा हा हा तरी म्हणजे मग किती महिलांच अस घ्यायच अस
अ भरपूर आपल्या इच्छेन आपण करू शकतोय त्यांना के जेवढी खाती वाढतील तेवढं ते चांगलंच आहे त्यांना अ ब कोण पाचशे हजार दीड हजार दोन हजारच करत्यात.
हम्म हम्म ह मग ते आपल्याला कमिशन मिळते का?
होय होय शंभर रुपये मागं तीन रुपये का चार रुपये हाय.
हा.
माहित नाही रक्कम कितीय चार रुपये म्हणतात तीन रुपय पण म्हणत्यात.
हा हा मग असं गोळा करून पोस्टात भरतेत काय.
हा पोस्टात भरायचं म्हणजे कसं आता आपण स्वतः पण जाऊन पोस्टात भरू शकतोय खर हे कस गाव लेवलला असल की चालतय हे खेडाय मग कवट्यालाच पोच - ता येतय कवट्याला जाऊन म्हणजे कामवाल्या बायकांच तेन होत नाही ना.
हा हा हा.
म त्यानी अस एजंटा तरफे भरतात.
भरत्यात हा.
हम्म त्यांचं काम चार तारखेला चालू होतय आणायचं - मोजून लिहून ठेवायचं पैशे.
हा हां हा.
नंतर ते सिरियल प्रमाण लावायच नंबर.
हा.
वीस हजार चा एक गट्टा अस म्हणजे वीस हजारात किती पुस्तक मावतील. तेवढा असं एक गट्टा असं कळू करून त्याच्या प्रिंटा काढायच्या. आणि नंतर प्रिंटा काढल्या वर आणि तेच लिखाण करायचं. ऑनलाईन भरायचं त्याच लई व्यापाय. चार तारखे हा चार तारखेला चालू होतय पंचवीस सव्वीस तारखे पर्यंत असतय आता एक संपलं कालच लास्ट झालं आता एक चार पाच दिवस रिकामी असतात. नंतर चालू होते हम्म हम्म थोडी आणलाय नाही नाही नाही नाही आपली एक. एकदम रक्कम तयार झाल्यावर रक्कम तर पाहिजे ना वीस हजार. ते एक लॉट असते मग एक दोन तीन लॉट तर व्हायला पाहिजेत. मग तेवढं झालं की जायला चालते.
मग एवढ्या महिला भरती का?
हा भरत सगळ्या सगळ्यांच्या घरात न आारडीत.
हा हा हा मग हे तुमच्या इकडें असं बचतगड वगैरे नसते काय
अ आहे की बचत गटपण हा खरं आमच्या जे आमच साईड आहेथ ह्या साईड ला कोणच बायक नाही तिकडं गावात आहे गाव सोडं आमचं एक आहे ना दोनशे तीनशे किलोमीटर अंतरावर आमचं वस्ती असल्याला त्या छोटीशी
हा हा
गाव गाव दिसतंय आमच्या इथनच फक्त मोठं असं आरफाळचं मैदान आहे ना तसं फक्त मैदान आहे मोठं तिथं याला म यात्रा भरत्या.
हा
तेवढं मैदान सोडलं की पुढं गाव आहे आणि ते मैदानच्या अलीकडे आमची ववस्था आहे छोटीशी.
हा हां हां आयतय.
हा मग ह तर कुणाचीच नाही त बचत गटाचं काय.
हा हा
त्यातन पण चांगलाय म्हणतात ते बचत गटतील.
होय बचत गटाच चांगलंय कारण आम्ही चालवत होतो तेवे. आता आमचा एक फुटला बचत गट.
हा
आता आम्ही दुसऱ्यांदा चालू केल्या.
हा हा ते पाच वर्ष पाच वर्षांन पुटत हा हा. मग तिथे आपण शंभर रुपये.
हा हा म्हणजे काय आलतं ते वरण
आपली बचत आपण गोळा करायची
हा
गोळा केली की परत मग कर्ज स्वरूपात बायकांना कुणाला पाहिजे असल द्यायचं हम्म मग एक टक्क्यान कोणाच एक टक्क्या न असते कोण दोन टक्क्यान देते मग गटात नसल्या आणिर कर्ज पाहिजे असेल त्या महिलेला तर तीन टक्क्यांन कोण देत सकन असत ना हा
अ हे परवडतीच्या
होय
हम् ते किती आपण हम् किती आपण मुदत दिल्या त्या मुदतीत त्यांनी रक्कम परत करायची ते
हा महिन्याला आता वीस हजार दिलं तर दोन हजारचा हप्ता दोनशे रुपये व्याज असं महिन्याला फिटस पर्यंत द्यायच अस सुुखारय हम्म मग ते मग परत मग आप ते सगळे व्याजबीज हे झालं की मग आपण ती पाच वर्षांन फोडायचं तस चांगलं आहे ते पण बचत गटाचं पण
हा आणि शासनातर्फे तर्फे पण काय बचत गटायला हे येतेच किती कायत का
होय असं आणि कर्ज कर्ज मिळते ना मोठीे मोठीे कर्ज एक खक्ये व्याज न ते न असं मिळते ना चांगलं आहे.
हा.
मग ते अ आणि हे अ. न म्हणजे जर आपल्याला ती त जॉब करायचं. ल तर सी आर पी वगैरे म्हणून पण आपण जॉबला लावू शकतोय तिथं. फक्त त्याला कस जरा कोर्स वगैरे करायलाग.
करायला लागतो हम्म हम्म.
हो मंग ट्रेनिंग ला तेन जाया लागते भाहेर.
हा हा.
त्या मंग ते तस हे केलं पाहिजे. नाही तर चांगलं आहे तस.
म आता जर वरून ते काय म्हणजे रक्कम येते ती सगळ्यांनी वाटून घ्यायची असते काय?
होय दहा महिलांची नाव वर पाठवायची. आम्हाला एवढं एवढं कर्ज पाहिजे म्हणून. म ते देते त्यात त्यांनी मग हप्ता कितीचा बसतुय काय बसतुय त्यांचं बँकेची ती लोक येऊन आपल्याला सांगून.
हा.
करून देऊन जातेत मग मग बँकेत जाऊन ते तेवढं कर्ज आपण मागवायच पहिला आमच्या गटाला दीड लाख मंजूर झाल. त आणि परत मग चार लाख मंजूर झालं. हम्म दोनदा घेतल आमच्या गटातल्या बायकांनी.
हम्म हम्म वैयक्तिक म्हणजे एकटी पण घेऊ शकत्यात ना.
होय घेऊ शकतेत की पण कसं ते महिलांच असल्यामुळे महिलांची वर नाव दाखवाय लाग
लागत्यात हा हा.
दहा महिलांचं ते हेच दाखवायचं.
हा हा.
मग ते मिळते कर्ज मग वैयक्तीक कर्ज हा.